हॅलो, हॅलो हा येतोय आवाज, हॅलो, हा येतोय ना, आवाज हो हो आला आला. काय करत आहे.
काय नाही काम करतो होतो थोडं
अच्छा! काय काम चाललय तुमचं,
काय नाही चालले थोडं साफसफाई वगैरे, घरात आता काय? काम करणार आता पाऊस चालू आहे.
हो बरोबर,
हम्म म काय थोडं आवरावर करायचं. कपडे वगैरे आपली
काम
नाही घरी जाऊ
अच्छा हो का? आज सुट्टी होती.
हा सुट्टी होती आज
सुट्टी होती का तुम्हाला?
नाही सुट्टी घेतलेली,
अच्छा घेतली का? हा, हा, हा, हो पाऊस खूप आहे ना, तुमच्याकडे पण आहे का?
हो,
हो आमच्याकडे पण भरपूर पाऊस आहे. हो आणि त्या पाऊस त्याच्यामुळे लाईट पण नव्हती आमच्याकडे तीन, चार दिवस लाइटचा प्रॉब्लेम होता, पावसामुळे आज आली लाईट हो, लाई
तरी पण कसलाच प्रॉब्लेम नाही काय?
हो ना, थोडासा पाऊस आला की गेली लाईट, थोडा पाऊस आला हि गेली लाईट, ह्याच्यामुळे मंग खूप प्रॉब्लेम होतात हो, मोबाईलला नेटवर्क नसतंय, काही नसतंय सगळं जातं पावसामुळे
हो ना
हो
कसं काय चाललंय अजून?
तुम्हाला किती? हो तुमची मु मुलगी गेली का स्कूलमध्ये?
हो स्कूलला गेलेली
अच्छा
अं
अच्छा हो का, आणि किती वाजता येते मग? किती वाजता जाते आणि किती वाजता येते?
ती सकाळी जातीये सात साडेसातला साडेसातला जातेयं, साडेतीनला येते.
हां अच्छा हो का, चांगलय टायमिंग तिचा. सकाळचं चांगलं असत
चांगलं नाही काही नाही चिरचिर करतात.
हो ते तर आहेच. हो पण सकाळी कसं अं वातावरण फ्रेश असतं. हो ते तर आहेच.
ते सकाळी कसं माइंड फ्रेश असत. त्यामुडे मुलांसाठी सगळं मॉर्निंगला चांगलं असतं, दुपारच्या वेडेला दुप दुपारचे जे स्कूल असता ना ते, एवढं सुस्त सुस्त सारखं वाटतं मुलांना स्कूलमध्ये अस्सये हो तेच मॉर्निंगचे स्कूल चांगले असतात टायमिंग अजून झालं जेवण वगैरे?
हो झालं जेव
हां जेवण केलं.
हॅलो
हॅलो, काय जेवण केलं?
हॅलो
हा जेवण काय केलं?
जेवन हां आता येतेय हम्म जेवण काय आणल?
अच्छा अंडीची भाजी खाल्ली. हो का हा हा तेच
कसंय थोडं ह्या वातावरणा थोडं काहीतरी गरम वगैरे खाऊ ना.
हो ते आहे. थंड वातावरणामध्ये गरम गरम खायला मजा येते हो.
ते आहे
अजून बाकी?
बाकी काय नाही काय तुमचं झालं जेवण?
हा हो आमचं पण झालं जेवण. हो झालं झालं जेवण आमचं पण हो तुम्हाला अंडी अंडा भुर्जेची आम्ही अ मी सुकं पिठलं बनवलं होतं. तुम्हाला अंडा भुर्जीची रेसिपी सांगता येईल का मला काही येतच नाही. भाजी हा मग मला सांगा ना थोडी हो
आता आपल्याला साधारण एका माणसाला कि दोन अंडी घ्यायची एका एका व्यक्तीला दोन अंडी आणि एक छोटा कांदा घ्यायचा. आणि छोटा घेवून आणि त्याला बारीक चिरून घ्यायचं ना आणि कढाईमध्ये काय करायचं तेल टाकायचं त्याच्यामध्ये मस्त
हां
अ ब्राऊनिश कलर पर्यंत त्याला परतावायचा आणि मग त्याला ब्रवनिश कलर आला का की थोडी ह झिरो वगैरे ते
अच्छा
मग उद्या काय हेच असतोय. मिरची पा मिरची पावडर टाका किंवा तुम्हाला हिरव्या मिरच्या आवड हळद
हा हो बरोबर हो. मिरची पावडर कुठली टाकता तुम्ही कुठली वापरतात डेलीच्या भाज्यांना?
पूर्ण तिकट म्हणून आहेत ना, अस काही
अच्छा हा हा आम्ही पण नाही बनवत आम्ही पण असंच रेडीमेट आणतो आणि तेच वापरतो.
हम्म हम्म
तेच कारण ते भरून ठेवलं की मग टेस्ट जात ते काही काही लोक भरून ठेवतात तिखट वगैरे हा अस अस तेच,
ह
अजून पाऊस वगैरे आहे का तुम, हा. हो प्रत्येकाचे वेगळ्या वेगळ्या हो.
हम्
च्या आवडी निवडीनुसार सगळे वेगळे वेगळे बनवतात. अस हाय. अजून कंपनीत वगैरे काय काम चाललंय तुमचं?
पावसात भरपूर मुलं असलं की सुट्ट्या मारतात.
हा.
काय होतंय मुलांच्या तब्येत पण खराब होतात ना सर चालू हे.
काय हो हम्म. अजून बाकी?
काय नाही बाळ ठीक आहे,
हा हा. आमची पण स्कूलला गेली, आमची पण मुलगी स्कूलमध्ये गेली. ती बाराला जाते आणि सहा वाजता घरी येते. हॅलो हॅलो हॅलो हॅलो! येतोय आवाज? हॅलो! हॅलो! सहा वाजता येते ती घरी. तिने आज टिफिनला, तिने आज लोणचं आणि चपाती घेऊन गेलेली ये, आमच्याकडचं लोणचं खूप छान असतं. टेस्टी पण असतं. त्यामुळे ती चपाती सोबत खूप छान लागतं. आम्ही कैरी बाजारातून आणलेली विकत. तिला छान स्वच्छ धुवून घेतली. पुसून घेतली, छान कोरडी. मग तिला रात्री आम्ही हळद, मिठात टाकली. हळद, मीठ मध्ये टाकल्यानंतर मी तिला कोरडी छान अशी हम्म, फॅनच्या खाली तिला छान एक, एक फोड अशी वाळत घातली. छान ती कोरडी झाली. मग त्यानंतर मी तिचा मसाला तयार करायला घेतला, अं बाजारातून मसाला घेऊन आले. लवंग, मिरे, सुंठ. मोहरीची डाळ, तिखट, मीठ. हे सगळं मी त्यात. शोपा, धणे हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर मी गरम करा तेल गरम करायला ठेवलं. आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अ अ, हे सगळं जे वाटण, मिश्रण होतं ते वेगळं वेगळं केलं होतं, मोहरीची डाळ वेगळी लसूण ठेचून घेतला होता तो वेगळा, थोडी हिंगाची फोडणी दिली. हिंग एका वाटीत. एका वाटीत थोडे लवंग, आणि ग तेल गरम झालं तसं मी ते आधी लवंगवर टाकून बघितलं, म्हणजे लवंग चांगला घो फुगला तेलात तडून. म्हणजे बरं झालं आपलं तेल गरम झालं मग ते, ते गरम तेलाने मी सगळ्या अ मसाल्यावर मी ते गरम तेल टाकून छान हलवून घेतलं. त्यानंतर मग ते सगळं मिश्रण तळून झालं. गरम तेलामध्ये तर मी, अ गुड पण बारीक चिरून घेतला. आणि मग ते मिश्रण थंड झाल्यानंतर अ त्या त्यामध्ये मी अ गुळ मी अ बारीक केलेला गुळ त्याच्यामध्ये टाकला. आणि तेझं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर कैरीच सार तयार झाला. मग तो तयार झाल्यानंतर मी थंडगार झाल्यानंतर मी ही जी कैरी होती सुकलेली अ फोडी ज्या मी रात्री हळद, मिठात घातल्या होत्या, त्या फोडी मी त्याच्यात टाकल्या. सारमध्ये टाकल्या, आणि चवीनुसार मीठ टाकलं. आपण मीठ बघून टाकायचं, कारण आपण कैरीला मीठ लावलेलं असतं ना. तर थोडं मीठ, अ बघून टाकायचं. सारमध्ये पण मीठ टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं आणि बरणीत भरून घ्यायचं.